हॅलो!
हॅलो!
हा येते काय ऐकू?
हॅलो!
हा येतेय का ऐकू म्हणताना,
येतय की ऐकू येते जेवाला काय नाही.
हा जेवलो बघ तू
जेवलो बघ आता जेवाय चालूय अजून
अ बर काय काय खाल्लासा?
काय कालवण, चपाती, आमटी
बरं
ड्युटी गेलता काय नाही आज?
गेलतो की,
बर
बस कधी गेला तू इथून काल.
सकाळी गेलो
बर जेवला आहेस म्हण.
हम्म
मिसच
बरं
किती रुपये असतिया?
पंचाळीस रुपये डबा.
किती रुपये?
पंचेचाळीस.
पंचेचाळीस.
हम्म.
बरं बर चालतय दया आणि काय मग?
काय नाही ब निवांत.
मग कधी येणार आहेस काय?
अकॅडमीला जाणार हाईस.
बघू एक दोन दिवसान
हू हम्म.
मग तू कधी येणार आहेस इकडें?
हम्
हॅलो. हे पुढच्या
हूमम येतेल्या
बरं.
बेंदूर नाही ए का?
हू हुं.
सोमवारी बेंदूर ना.
हा हा. बर बर.
हम्म सोमवार.
दाद्या आणि काय म? आणि ते ह्याला जायचं काय झालं? ते शौर्याला गाडी तेजि हे करायला. आस गाडी ती रिपेअर करायला आणलेलीस काय झालं?
इकड भेंबवड्याला
श्रीदर काल काय सांगितलं होतास तु मला? काय ताई एक मिनिट थांब नंतर बोलतो तुला हुं. काय सांगितलं होतं? काल तुम्हाला काय होय की
हॅलो.
मग काय झाल.